हॅलो,
हां हॅलो.
हां बोला मॅडम,
हा तुमचं पण नाव शुभांगी हाय व्हय, हा माझं पण नाव शुभांगीच हाय,
हा हा. ह्यावर शक्यतो पर्सनल डिटेल द्यायची नाही ना.
हा,
पर्सनल आपली माहिती कोणतीही,
हा होय होय, हा, काय नाही. घरीच असते मी,
होय. हाऊस वाईफ
हा नाही नाही,
हा हा मुल,
हायत की एक मुलगा मुलगी,
होय कितविला ह
मुलगा तिकडे पुण्याला शिकायला इंजिनिअरिंग करतोय, मुलगीची हो आणि मुलगी बारावीला गेली आता,
हा हा आमच्या अजून लहान आहेत. आता मुलगी आ ठवीला गेले म्हणून म्हटलं सुट्टीला,
आत्ताच आलीय बघा इकड माहेरी हम्.
हा हा हा ह आम्ही नाही गेलो. आमच्या घरी जरा कन्स्ट्रक्शन चालू आहे. ना त्यामुळ मुलं फक्त गेलेत, बाकी काय. निवांत. काय आवडतं तुम्हाला एखादां
काय आता.
काय पदार्थ आवडत असेल तर सांगा.
हा हा ह कुठून बोलताय तुम्ही,
आम्ही होय इथेच राहतोय जवळपास, तुमच्या इथे,
हा.
मिस्टर, काय जॉब करतात.
मिस्टर आहेत की.
बरोबर. ठीक आहे आणि काय घरी वेळ जातो काय ओ,
हो कामच जास्त भरपूर हो, म्हशी आहेत ना आमच्या, शेतातले काम आहेत. हम्म हा,
शहरात कसं एवढं वेळ जायत नाही ना, मुलं गेली की दिवसभर काय करायचं. म्हणून म्हटलं,
हा, नाही.
हा हा हा हा आणि काय मग,
काय नाही मग,
अजून तुमचे कॉल पूर्ण झाले नाहीत वाटतं.
नाही नाही आता पहिलाच,
तेच मी पण ट्राय कराव लागलेले म्हणून म्हटलं पण त्यावर काय तर नेटवर्क, प्रॉब्लेम यायला लागलंय,
हा होय,
म्हटलं तुम्हाला विचारून बघुया, कोण फ्रेंड आहेत काय? अच्छा,
आहेत की, होय त्यांनाच करायचं होता, सकाळी आवरून आले आत्ताच मी इकडं येऊन बसले ते आमच्या काकीत येऊन बसले होत्या. तेवढ्यात तुमचा फोन आला, हम्म हम्म,
ठीक आहे आमच्या कोण मैत्रिण आहेत ओ,
हा हा माझ्या दोघी तिघे आहेत फक्त,
व्हय, हा हा आमच्या तर कोणच नाही जवळपास पण कोण म्हणजे नाही आहेत कॉन्टॅक्टमधल्या पण,
हा आणि त्यानी ते टास्क, प्र प्रोफाईल टास्क पूर्ण केलेला पाहिजेतना त्यात,
हा होय ते पण मेन आहे.
हा,
ते पण पूर्ण कराया पाहिजे. टास्क माहिती पाहिजे त्याच्यातली आपल्याला, थोडीफार तरी, ठीक आहे, जेवला,
हो जेवले आत्ताच, तुम्ही?
हम् हम् मी पण जेवले.
आता काय करायचं तीन वाजल, रेस्ट घ्या चालू होती, नाही झोपत. सवय नाही मुलं येतात ना स्कूल मधून दुपारी, त्यामुळं मॉर्निंगला असते मुलांची स्कूल तुमची मोठीे आहेत बर आहे निवां अभ्यास वगैरे काही घ्यायला लागत नाही त्यामुळं,
होय होय नाही काय घ्यायला लागत नाही अभ्यास वगैरे,
तेच की आमच्या अजून आताला मुलगा केजी ला हो पाच वर्षाचा आहे.
हा हा, हा,
म मुलं कुठं झोपू देतात आले की दुपारी, शाळेतून दंगा मस्ती चालूच असते त्यांची,
होय होय.
आणि घरी पण जरा काम चालू आहे त्यामुळे दिवसभर काय दंगाच झोप भेटत नाही.
होय का हो जरा एक तास घेतोय की विश्रांती.
होय तेवढी पाहिजे की. दुपारचं घरा निवांत सासूबाई सासरी इथच असतात काय.
हो आमच्या जवळ असते सासरे गेल्या वर्षी भरलेत आमचे.
होय मग सासू बाई-
हा सासुबाई फक्तयेत.
हा हा हा हा ठीक आहे. आम्ही तर नाही आमचे आम्ही मिस्टर आणि मुलंच तेवढे असतात. म्हणून म्हटलं सथ सारे गावी असतात.
हा हा हा.
आणि काय.
म इकडे येत नाही का गावाकडे.
नाही. आता सुट्टीला वगैरे नाहीयेत कोणच नसतय ना.
हा हा.
त्यामुळं नाहीच तिकडं. ज सासू सरी पण गावी नसतात.
हम.
इकड सिटीतच असतात त्यामुल गावी काय जायचा प्रश्नच येत नाही.
होक.
आणि आता आधी सारखं करमत पण नाही तिकडं कोण नसल्यामुळ. कधी तर वर्षातून एकदा देवाला वगैरे तेवढंच.
हा यात्रेला होगैर.
यात्रेला होय तेवढच जाऊन येतोय मग.
हम् ह तुमच्या मैत्रिणी गेट टुगेदर वगैरे काही नाही.
नाही ना दरवर्षी ठरवतत करायचं करायचं. ते काय मुहूर्तच भेटत नाही बघा कोण पुढाकार घेत नाही.
आमचं पण तसंच ललंय म्हणतात नसते गेट टुगेदर गट- त्यात कोण भागच घे-
हा दिवाळी- कररिया मी मध्ये कररिया- या भेटा परत कोण त्याच्यावर रिप्लाई काय देत नाही आणि गेट टुगेदर कुठले येतेय -
होय सगळ्यांच एकदम गोळा होन-
होय शक्य होत नाही ते कोण जास्त अवेलेबल नसतात. प्रत्येक जण आता-
कामाात झालत होय. हो कुणाला तर बोलायला वेल-
पोय खुलाला बोलायला जास्त वेळ नाही झालाय.
हो पहिलेचा दिवस मला- होय पहिलेच देवासमान गेलं आता वेगळच आलय.
होय माझ्या लहान बहिणीच्या बॅचच झालं.
होय आमच्या पण भावाचं झालं माझ्या लहान भावाचं झालं. आणि आमचं अजून नाहीच.
होय आमचं पण तेच झाले सेम जवळ असून जायला भेटत नाही.
होय.
असं झालय लांब असलेलं बरं.
होय होय
कधीतरी जाऊन भेटतात. जाऊन राहायला तरी होतेय.
हो
गमते काय माहेरी.
आत्ताच आलोय गमतय की, गमायला काय झालं माहेरात कोणाला गमणार नाही.
आम्हाला गंमत नाही हो.
ह ह
म्हणून म्हटलं आमचं जवळ आहे ना जरा माहेर.
हा
सारखं येऊन जाऊन सवय झाली. त्यामुळे गमत नाही आम्हाला. आम्ही सकाळी गेलो की संध्याकाळी रिटर्न.
हा ह भगवान न हो का
आणि कोण
आणि काय हा आमच्या काकी हा काकी आहेत.
ह
हा होय ते सगळ्याजनी येऊन बसल्यात आणि मी फोनवर बोलायलोय.
होय काय करायचं आता आपलं काम हे पूर्ण तरी करायला पाहिजे.
पाहिजे होय.
म्हणून नाहीतर काय मग. मी मगाशी एकट्यांना केलेला. पण त्यांचा कॉलच लागेल आणि त्या- रिसिव्ह पण केला नाही आहो परत त्यांनी.
पज प्रमाण
आणि रिंग होते पण कट कराव लागलेत त्या.
हा हा मग काय तर कामात असतील.
होय. नाही आधी त्यांना कन्फर्म केलेलं मी. करा बोल्या आणि नंतर त्या रिसीव्हच करेण्यात अहो मग कस प्रॉब्लेम येतोय ना.
होय होय बरोबर हाय की वय
म्हणून म्हटलं, म्हणून म्हटलं तुम्हाला पण आधी- कन्फर्म करून घ्यावा आणि नंतर मग कॉल केलेला बरं-
कुठे फिरायला वगैरे जात नाही का मग.
नाही आता जायचंय फिरायला. नंतर जायचं आता थोडं ऊन खाली झाली की ऊन गर्मी खूप आहे हो.
होय होय उन्हाळा भरपूर आहे या वर्षी-
होय कुठ जायला भेटत नाही आणि घरी- जरा बिझनेस असतोय. त्यामुळे तर नाहीच नाही भेटत. कुठ जायचं, म्हटलं की कोणतरी घरी थांबायचं आणि मग जायला.
होय होय बिझनेस वाल्यांना नाही हलून चालत नाही.
होय लगेच कॉल, कुठं आहे कधी येणार आहे.
हा हा
त्यापेक्षा नाही गेलेल बर असं वाटत म एक एकदा
होय.
त्या नंतर जरा जायचं
थोड्या वेळन आज जरा सॅटरडे आहे. मिस्टराना सुट्टी आहे म्हणून म्हटलं जाऊन येऊया.
हा हा तसं नाही म्हणत मी बाहेर असं अह गणपतीपुळे वगैरे असं.
हा आधी म जाऊन आले की
हा हा.
सारखं कुठं? एकदा दोनदा जाऊन आले एकदा बघून आले की झालं.
हा हा नाही दुसरं दुसरं ठिकाण असं म्हणते मी. दुसरं ठिकाण.
हां तुम्ही कुठे गेलेला?
झालं की आमचं गणपतीपुळे, महाबळेश्वर, देवबाग, तरकर्ली अक्कलकोट ते सगळं सगळं झाल्यात. आता दुसरीेकडे बगायचं तर पाहून सगळं झालं होय.
आता लांब कुठेतरी ट्रिपल जाऊन या मग.
होय होय.
बाहेर
होय की.
हो आम पण जवळपास सगळे झालेत तिथली मुळे
हम्म.
बाहेरची लांबचीच बघायची राहिलीत.
होय की.
एवढा वेळ भेटत नाही. एक दोन दिवसच सुट्ट्या असतात सॅटर्डे संडे. त्यामुळे प्रॉब्लेम येतोय.
होय होय.
हम्म, आणि काय?
काय नाय बघ निवांत.
निवांत. मुलांना सुट्ट्या हाय तोपर्यंत निवांत स्कूल चालू झाली की
होय आणि हाय ते हायच.
रुटीन चालू. होय, सकाळी उठल्यापासनं
होय संध्याकाळी झोपेपर्यंत.
होय मुलांच करण्यातच वेळ जातोय सगळा. आता उन्हाळा आहे तोपर्यंत बरं.
होय की.
झाले का आता पंधरा जूनला काय तर चालू होणार आहेत मुलांच्या पण.
होय, पंधरा जून ला चालू होतेच. हम्म निवांतपणे झोपायचंय, हो.
पर्यंत चालू होते मुलांची स्कूलची तयारी करायची.
होय, त्यांची पुस्तकं, बॅग वगैरे सगळं नवीन सगळं युनिफॉर्म
त्याच्यात जातोय सगळा दिवस.
हो
त्यांच्या गडबडीतच.
आठ दिवस तयारीतच जातात.
होय होय हम्म
नंतर करते मी तुम्हाला आणि कॉल. हां ओके बाय हां.